हॅलो
हा बोला हा आता येतय आवाज
झालं का जेवण
जेवानच करत होते.
हाव का तुम्ही फोन केला होता तेव्हा मी बी जेवतच होते नेमकीच जेवायला बसले होते.
हो का नय झाला का सबमिट
आ
पहिला कॉल केला तो सबमिट झाला का?
झाला ना
बरं
कायं केल खायाला
पिट्टल
तुम्हालां फोन येऊ राहीला कमून बाई
हम्म पिटल केल ग
हाऊ का
हूं
ते तुम्ही आता फोन केला होता पप्पाचा आला मधी मंग त्यांना म्हटलं मी थोड्या वेळा नंतर करते दहा पाच मिनिटाना हे मला एक फोन लावायचाय. ते बोलू बोलु स्तवर ते हे कट झाला.
तेला हे कटून गेला.
हा हा वाया जातो म्हणत्या अस कॉल झाल्यावर.
आव ते झिरो का झिरो का
आ
तु गय क्लीन झाले आता
हाव का
हम्म
जेवण करून राहिल्या का झालं.
नाही करतीच होते.
ते मला तुमचं झालां मंग आंटीचा फोन आला अ अ नंतर
तुमलां तुमलां काय परेशान करते बाया आज
नाही नाही परेशांचं काय आता सगळ्यांनाच हाय नव्ह ते त्यात काय दहा दाहा पाच पाच मिनटं बोलायचं काही विषय निघतो मग ते चांब लांबतच राहतो ना
हा
हा मंग त्यांच त्यांच कट झाला तुम्ही केलात त्या मंग जेवला बसले म्हणजे पोरगी बी रडत होती. म्हणलं आता बोलण नाही होत ना मंग असंच तुम्ही तुम्ही चालू राहत.
हा
एवढ्या वेळानं
हा
काम झालं नाही
नाही गे मला वाटलं तरी वाटत होतं माझ स्वयंपाक असल नाहीतर बाळ रडत असल.
हम आ.
नाव काय ठेवल तिज?
तिच त्रिशा नावे येना.
त्रिषा छान ग नाव.
आता युनिक झालं ते नवीन होतं पण आता लय जणांनी ठेवलं बाई तेच.
हा कृष्णा चांगल ऐकी नाव.
हा का.
तुमचं अ नेटवर्क ईशु आहे का ना तिकडं?
नाही ग चांगलं चालतंय माझं मोब
तुम्हांला मंग फोन येतोय का कोणाचा?
आता आवाज येते तुला?
आता आला मला माग मागवलं की ब्रेक होत होता मधी
मी तर जिना पाई बैसली.
अमम.
जीना पाई बसून म्हटलं मी.
आओ का?
ह
नाही ना दे मला वाटलं फोन आला का मंग होत ब्रेक
मधी नेटवर्क नसल्यावर
हा ते ना कधी कधी रेंज चालले तीथ.
हाव का तिथ रेंज नाही का कोणतं कार्ड आहे तुमचं?
माझ ऐअर टेलचये.
ऐअर टेलये ना.
आ.
फाय जी का फोर जी ये तुमचा फोन?
फाय जी.
हाव ओ का.
हम्
आता ज्याला माहीत झालं ते येतात संध्याकाळ मला भेटायला.
हा बाई यांचा आजून चालवते.
माधव येवं असं ऐकून धक्कच बसलं ना ऍक्सिडेंट झाला म्हणे.
मला खर वाटत नव्हत असं हं होईल म्हणून कस काय झालं तेच नाही कळ
होत ते आता मागून आल्यावर त्याला काय इलाजये.
दीदी तुमचा फोटो पाहिल्यावर दीदी तुम फोन पाहिल्यावर दीदी उचलला पहिले फोन
माझा फोटो आला होता का?
तगच पोटा आला दिदी म्हणते वाव काय भर जोडी
होय. मला पाहिल न कती
चला सभायतीन आ
अरें देवा.
हम ह
हा कोणता नंबर आहे तुमचा माझ्याकडे दुसरा सेव ये.
नाहीये हाच नंबर आहे माझा.
हाओ.
हा नाही त दिवस तपास ठेऊ केल काय करण मगतो
तच म पसेेव करत कायण म्हण पण मग माझ त स्टेटसस म सव करून नमक हा.
मला बी दिसते तुमचे मग कानबाई या याच्या नावाच नाही आलं.
नाही याच्यावर नाही येत ना आपण कॉल केला नाव येत
कन नाही याच्यावर नाही कार्य अँप वर नाही. साध साध कॉलर म्हणते मी.
नाही आग मी ना ती बंद केला आता काय म्हण झालं पाहे नावचं काय म्हणत नाही किती नाव
टरूकल
हा ट्रुकॉलचं नाव बंद केलं मी आता.
अच्छा मी तेच म्हणलं नाव येत नाही तुमचं.
अग त टूप कॉलचं नाव चालू झाचाल होत पर्यंत ना मला नाव पण ते नंबर डिलीट होत ना ते माझ्या मोबाईलधले का काय होत आहे प्रॉब्लम
मग दाखवून घ्यायच ना आता तुम्हाला असं किती काम करायचे राहत नंबर कस नाही डिलेट होत
अगं मोबाईल दाखवला मी पण ते ट्रू कॉल चालु झाललं का ते नंबर सेव नंबर कटवून जाते.
हा नाही मग बरं झालं डिलीट केलं मी तेच म्हणलंचं नावच नाहीय मग हा नवीन नंबर आहे का काय. शेव कराना.
मनाने माग मागले परशम होऊ गेले अ जितकेंबर सेव केले तर तिते नंबर बघत आठ दिवस राहिचे चाले जायचे जडून
नाही ना मग जाऊन द्या.
हम् म्हणजे तू कॉलच बंद करून टाकलं मी ती नंबर सेववरव
भेटलं का मला पासबुक.
नाही नाही तुमच्या गुवर्ती नाही तुम्हाला आपास
हा
बरोबर भेटल तुम्हाला.
या गुरुवारी का?
हा तेस रत दिलं वाटत आज ते मॅडमच्या हाती घेत नव्हते पण त्याला प पररीशानी बाई.
होव का.
केव केय बिर गेच नाही ते पण आमचं नाव वरूनले सांगले पटकन खाते पन करा खाते ओपन करा
हम् हम् केव्हास झाले ना आज?
हा आज पण घेत दुपार लोक तेचतात बँकेम
हा हा!
गुरुवार ते पासबुक देणार रे मग ते मला ऑनलाईन साठी पुन्हा केवायसी मला करणे आहे अजून मग.
तुम्ही असं फिरू राहियला का आता नाही अजून?
थोडा अग पाय दूखत अजून थोडासा. पाहणार मी उद्या परवा एक्स-रे काढून येईन थोड ना याच मांडी पहिना असं कळ लागल्या सारखं होऊन राहील.
नाही बाई मग दाखवून घ्या ना आता असं वलं तोललं.
हा ना काल गेलते मी आज थोड फरक काल थोडंस म्हणजे कालच्या पेक्षा आज थोडं फरक वाटू लागलं. चालाल थोडा तिन्ही वाट ना. पण मनातली शंका काढून नेतसर एक्स-रे काढून
बस झाल.
नाही बसू नको ग बाई लई झटके मारले जाते बसताना.
इश्श ह हा हा!
डॉक्टर म्हणे मोडल नाहीए मग सुरक्षिल. चढले काय का मग रात्री मी स्प्रे आणला ना स्प्रे थोडं. बरं वाटलं मस्त येल
दाखवून घ्या चांगल.
हो!
कारण ये आता जखमा आता वय नाही राहिलं ना एवढं क्लिअर व्हायचं ते लहान वयात होतं.
पहिले काही नव्हतं वाटत मला पण आता लय त्रास होतो पहिले. पडल विनास जक.
कधी-
नाही ग बाई फस्ट टाईमच हाय त्याच्यामुळं मग अस भीती वाटू राहील काय फास्ट चालो.
हा नाही नाही आता असं कधीच नाही झाले इतक्या दिवसात ते आता जे व्हायचं ते होतच बाई.
तस नाही पाे ना आमची चुकी न मागून आंत चुकीली नाही आणखे बरोबर त्यांच्यातली गाडीचा माल राहते ते म्हणता पाच मिनट लेट जायचं पण जावा.
मग माझं पण तेच म्हणे आहे आता इतके दिवसात नाही झालं का असं नाही का बा. तुम्ही किती व वेळेस पडेल हे कंटिन्यूच.
नाही नाही माझी पहिली वेळस पडेली ते तरी पडलेले आहे एकदा दोनदा. तरी संदा टिचेल होता अर्धा पाया याचा हाता पाई. पण मी पडली वेळेसच पडली.
एक तर जीव कसा पाकोळी सारखा हाई. त्यान तर लय त्रास होत असेल तुम्हाला.
माती ना घेत पाहिला ते दुखू राहील जास्त.
ते ते मनीषांना काय केलत औषध घेतलं होत जाड व्हायचं. येस ना राणी सुनीलच बायकोन.
काही नाही होत घ्या ना मी पण घेतल होत्या मेकांची.
भोपळ्या सारखी जॅकेट हाय जाडचा जाड.
हा!
लय झालती ती अती जाड झालती पण अचानक झुटकून गेली.
अरे मी पण घेतल होतं मागच्या दोन तीन महिन्या मध्ये घेतलं होत मला घ्याय लावलं होत पण मला काहीच फरक नाही पडला मी जाड अणि झाले अणि बारीक नाही झाले.
पण तिला ना त्याचा साईड इफेक्ट झाला ते उलट्या आणि ते वि चालतं जण.
हम्म मी ना म मला म्हणजे आवडतच नाही ते कारण जो पर्यंत औषध तोपर्यंत जाडच म्हणत नंतर ते
हा आणि ते का आणि ते काय चांगलंय काय ते औषध लय एवढं. तुम्ही जाड कधीच नाही का झाल्या का बाळपणात त्याच्यात?
अगं मई ना तब्येत म्हणजे बारीकला लग्नाचा आधी बारीकच होत पंचाईच्या वर हो तब्ब्येत जातच नाही आठ आता लय ग आता ना आडउतीच्या वर जाईन नसते पहिले तरी पोरस टायमाला पंचायत झालीत म.
मी तेच म्हणलं बाळात पणात त्याच्यात प्रेग्नेन्सी मध्ये वाढतोच.
मागं मलास वॉटर माल थोडं तयार करायच प्रमाण वॉटरल ते दुख नव्हती झालं गं. या थायरॉइड चेक करणार आहे.
हाव का?
हम्म. वाढलं बिन ती दोन किलो तीन किलो तर ताबोडतोब लगी पुन्हा दोन तीन महिन्यात रिवज येऊन जात आणखी कमी होऊ.
नाही बाई चांगलं दाखवून घ्यायचा ना ते कामकाम काय कायमचेच आहे.
हाव ना थायरॉइडची केलं तर मी तिची सरकार बाऊ पण आहे मधी.
पाहिजे वर्कांली जास्त बिनी पाहिजे आपली मेंटेनमध्ये पाहिजे वयानुसार.
मला पंचावीस मला चांगलं वाटत होतं मग पंचावीस झालं तर मग मग
हम्म पंचेचाळीस ठीक आहे ना तुमचं हा ऊंची ते त्यांना ओके पंचेचाळीस.
हा पंचाळीस होतं पण ते पंचाळीस नंतर ना लगेच ऑपरेशन झालं ना आतापासून लगेच झ केल्या की नाय ऑपरेशन .
पोरायचं का?
हा पोरायचं दिदीचा जन्माच्या मग पंचे त्रेचाळीस चौवेचाळीस होतं बरं का तव्हा. नंतर ऑपरेशन झाला मिस सहा महिन्यातच ऑपरेशन के त्याच्यानंतर काय झालं काही नाही काही वजन वाटत माझं. ऑपरेशन मध्ये आणखीन कमी होऊन गेलं माझं वजन.
थायरॉइड चेक करून घ्यान म.
हा मी केलं होतं मार्चच्या महिन्या मध्ये म्हणजे थायरॉईडचा केलं घाटी मध्ये केलं पण मला नवी संभजनगरला पाहा जायचं होतं. म्हणजे सोमवार गेले होते मी थायरडच्या साठीच. पण म तिथे डॉक्टर आला नाही घाटी मधी आता मला संभाजनगरला जायचं तर नाहीये तशी तर याय संतर बोकडी चेक करून घेणार आणि करायच मधी निघलंग की.
हा जमतो ना.
एक एक एक एक चालूच आहे माय मागं पण घराचा प्रॉब्लेम वगैरे झाला होता. आपण स्वतःची वाळणी पाहत पण
हा पण बाई म आता लेकरं ही मागं.
यस
ट गं पाहा लागते.
मी घराच्यान परीक्षण चालू थोडी मला करू. आता उद्या परवा बरत बरं झालं का ब थोडसा उद्या बरोबर झालं क मग मी रक्त देऊन को. हे जीवा म्हणजे असं जीवन आहे त सगळं काही.
हाव बाई.
तेयच नावं चालल मंग कर कर म्हटलं मंग ठेवू का?
हा हा ठेवा ठेवा. हम्.